आता ईल.
हा. हॅलो, हा मॅडम म आवाज येतोय का तुम्हाला?
हो, हो, आता येतोय.
माझा आवाज येतोय तुम्हाला? हो क्लिअर येतोय, तुम्हाला येतोय का माझा आवाज? हा म्हटलं कसंय तुम्ही?
एकदम क्लिअर ये.
म्हटल कश्या आहे तुम्ही? मज्जेत एकदम आनंदी हॅपी. मस्त मजेतय आहे ना, आता पावसाचं वातावरणये तर सगळीकडं थंडगार वा तावरण झालंय ना मस्त.
हो, एकदम मस्त थंड छान ऍक्च्युली मला पावसाळा आणि हिवाळा खूप आवडतो उन्हाळापेक्षा.
हो ना ऍक्च्युली मला पण ते सेम एटिजिट तुमच्यासारखंच आहे माझं.
ह
हा खूप असं मस्त असं व्यवस्थित असं छान कुठ तरी मस्त फिरायला जायला आवडत. ते तुम्हाला आवडतं का?
हो मला पण आवडतं ना आता सध्या प्लॅनिंग चालू आहे बघू आता जाऊ कुठेतरी. फिरायला फॅमिली सोबत.
तरी कुठे, कुठे फियला गेले होते तुम्ही? म्हणजे काय, काय आव म्हणजे कुठे, कुठे फिरून आले अस?
बऱ्याच ठिकाणी जाऊन आले तसे पण आता, आता सध्याच प्लॅनिंग तर चाललंय अ जाऊ इथे नाशिक आहे कुठेतरी.
हो ना, हो ना. हा तुम्हाला म्हणजे ह
मधून, मधून आवाज ब्रेक होतोय तुमचा, हॅलो.
कुठ येतोय का आता आवाज मॅडम?
हा आता, आता येत आता येतोय बुलाना.
ओके, ओके मी रेंज मध्ये बसली आहे काही अडचण नाही म्हटलं तुम्हाला बुक्स वगैर मात इंटरेस्ट आहे का? आवडत का?
हो हो आहे ना मला बुक्स वाच हो मी माझी बुक्सची सुरुवात ऍक्च्युली अ हे ना आपलं श्यामची आई तिथून सुरुवात केली होती बुक वाचायला मला रिडिंग हा प्रकार पहिल्यापासून आवडतो वाचत असते मी पुस्तक वगैरे. तुम्ही वाचतात का?
हो वाचती.
ते
मी पण बुक वाचती श्याम सेम तेच श्यामची आई. परत अ मुलाबाळांना लहान, लहान गोष्टी
हम्म.
हो हो हो हो हो हो आणि तुम्हाला गाणी वगैरे ऐकायला आवडतं का?
गाणे पण ऐकायला आवडतात मेन म्हणजे पुस्तकाच मी तुम्हाला हे सांगत होते. कि इतकं म्हणजे त्याच्यात जस सुरुवातीला असा कंटा येतो वाचायचा. पण नंतर आपण वाचत सुरुवात केली ना की हळूहळू थोडंस मत पर्यंत गेलो ना की आप आपोआप इंरेस्ट येतो तो वाचाला असं वाटते की कधी संपणार आता ते पुस्तक.
हो ना!
हो!
म्हणजे सुरुवातीला इंटरेस्ट इतका छान वाटतो, पण नंतर हे ना स्टोरीमध्ये काय आपल्याला. काय अवगत होणार हे, असं इंटरेस्ट ओढ वा-वा-वा वाटती माणसाला. ज-ज-जस आपण डीपमध्ये वाचतो ना डीपमध्ये.
हो!
मला पण म्हणजे काहीतरी शिकायला भेटेल बुक्स मधून काहीतरी. तथ्य असे बुक्स वाचायला खूप आवडतं, खूप म्हणजे खूप.
हू!
मी स्वतः पण स्टोरी बनवती ना!
अरे वा अच्छा कशावरती हे तुमचं?
म्हणजे स्टोरी बनवती म्हणजे, असंच आपलं आपलं म्हणजे घरी राहूननार.
अच्छा ओके! तुम्ही रेंज मध्ये बसल्यायत का ऍक्च्युली तुमचा आवाज ना थोडा कट होत
आता तोय का, आता येतोय.
हो हो!
हा म्हणजे. मी माझी स्टोरी म्हणजे, मी माझी स्वतः बनवत म्हणजे मी बाहेर ये नाही करत त्याला. मी माझी म्हणजे माझी मला स्वतः बनवायला आवडतं, स्वतःसाठी. असं तुम्हाला न्यूजपेपर वगैरे, न्यूज पेपर वगैरे वाचायला आवडतं का?
नाही न्यूजपेपर वगैरे नाही वाचत मी, पण बुक्स नाही नाही.
मला लहान मुलं खूप आवडता तुम्हाला?
माला पण लहान मुलं खूप आवडतात, एकदम म्हणजे ते छो टे असतात ना तेव्हा एकदम सुंदर न क्युट, म्हणजे ते जेव्हा गुण करायला लागतात ना थोडेस मोठे झाल्यानंतर एकदम घरात आनंदी वातावरण होऊन जातं त्यांच्या असण्याने.
आणि!
त्यांचं चालणं बोल नवीन नवीन बोलायला नवीन नवीन बोलायला सुरुवात केली ना! कि एकदम भारी वाटतं त्यांचं बोलणं ते ऐकायला.
हा हा हा हा! संडेला पण माझं नवीन नवीन. संडे राहतो ना रविवार सं-संडेला! हॅलो आवाज येतोय माझा मॅडम?
हा येतोय ना, हो येतोय येत.
संडेला पण माझं नवीन नवीन असं छान छान रेसिपी मी बनवं छान छान रेसिपी बनवत राहते मी, माहिती का संडेला पण. मला दाळबट्टी खूप
हो ना तुम्हाला को-को डाळ हो मला पण आवडते. मला ऍक्च्युली ते ना बडवता येत मी अजूनपर्यंत ट्राय नाही केली. पण मला ती तुम्हीच रेसिपी सांगता का एकदा मी मं नक्की ट्राय करेल.
आईकशाल तुम्ही सांगू मी?
हो हो सांगा सांगा मी ऐकं
अ गव्हाचं पीठ घ्यायचं आणि आपला जाड रवा असंतो ना? जाड रवा, गव्हाचं पीठ चाळून वगैरे घ्यायचं, जाड रवा दोन्ही मिक्स करायच. अ तीन वाट्या गव्हाचं पीठ आणि एक अ टी रवा घ्यायचा, एक दीड वाटी, त्याच्यात आपलं तो तूप किंवा तेल ये ना, गरम करून टाकायचं, बरं का दोन्ही पहिले मिक्स करायचं. गव्हाचा पीठ आणि रवा म तूप किंवा तेल दोघांमधून ये ना, तेल जरी टाकलं त गरम करून टाकायचं, म्हणजे मऊ चार रवादार की अशी ये ना दाळबट्टी बट्टी असती ना, खाताना पण स्वाद लागतो. चविष्ट ती फुगते पण ते टाकायचं, त्याच्यात ओवा टाकायचा, थोडा जिरे टाकायचे, हळद टाक चवीला मिक्स करून घ्याय बर का, हो पीठ म त्यांना या सगळ्या रेसिपी काय करायच्या चांगलं मळून घ्यायचं. आणि ते थोडसं अस कडक मळायचं कडक मिडीयम मध्ये पीठ आणि य काय म नंतर एक अर्धा तास भिजू द्यायचा बरं का त्याला, म नंतर काय तर तो आपण अ गोल गोल आपण, पुरणाची पोळी करत नाही का तशे छोट छोटी दो दोन गो गोळे गोळे गोळे गोळे बनवायचे. आणि त्याच्यात ते तेलात बुडवून ये ना पुरणपोळी कस भरतो, तर ते गोल गोल गोल गोल गोळे बनवायचे.
हा हं
आणि अजून एक ये त्याचं. पोळी लाटून. चार पुड आपण बनवत नाही का? आपण साधी पोळी कशी बनवतो.
हा हा
तशी पण पोळी चपाती करायची. परत गोल गोल करायच. गोल राऊंड सर्कल केला का? कट करायचे ते. तसं चालतं पण चालत. पण मी जे बो बोलली ना हे गोल गोल गोळे करून, पा पाणी ठेवायचं एका पातील्यात पातील्यामध्ये परत हळद, हळद टाकायची, जिरे टाक टाकायची आणि ओवा टाकाय च आणि मीठ टाकायचं. उकळी आली का पाण्याला. हे सगळे आपण दालबटीच जे मिश्रण बनवलंय ना हे सगळं त्या पाण्यात सोडायचं. उकळल, पाण्यात सोडायचं. अ अर्धा तास तरी त्याला चांगलं उकळून द्यायच. मिडियम गॅसवर वर बर का. आणि ते उकळलं का त्याला चांगली वाफ येऊ द्यायची. म एक आपण चमचाने टेस्ट करून बघायचं. ते शिजलंय का नाय. म्हणजे कच्च आहे का?
अच्छा ओके.
कच्च जर असलं तर अजून होऊ द्यायचं. म ज अर्धा पाऊंण ता, हा बोला ना
ते तोडून तोडून पाहायचं की म्हणजे चमचाने त्याच्यामध्ये ते फक्त आपण डोकळा करतो ते असं घुसवून पाहतो. चमचा किंवा चाकू. त्या टाईप नाही करायचं का?
हो चमचा किंवा चाकूनी काय करायचं, दाळबट्टीच्या मिश्रणा ते आपण जे बनवलय ना. त्याच्यात ये ना
हम्म
सो ते दाबून बघायचं शिजलय का नाही. कच्च जरी वाटलं त नी म आजून राहू द्यायच. झाकण ठेवायचं. म नंतर ते शिजत तील ना अर्धा पाऊन तसानी. म ते काय करायचे ताई काढून घ्यायचे बरं का एका चाळणीमध्ये फॅन खाली मस्त असे थंड होऊ द्यायचे. आणि थंड झाले, का पोपट असतो ना आपला
हा,
हॅलो,
हा येतोय ना आवाज ताई बोला ना, येतोय मला आवाज.
हो हो.
कट्टी
आवाज कट होतोय आता परत, आता परत आवाज कट होतोय म्हंटलं.
मला सांग बरं आवाज आला का आता आला?
हाव, हो हो, आता आला बोला.
आला. त म छोटे मोटे पीस करायचे. ते थंड झाल का ह, छोटे छोटे पीस करायचे. गॅसवर कढई ठेवायची. तेल ठेवायचं तापत. हॅलो, आणि त्याच्या आधी काय करायची तुम्हाला? तुम्हाला आंबटगोड वरण आवडतं का त्याच्यासोबत? मुगाची डाळ तुरीची डाळ एकत, ह मुगाची डाळ तुरीची दाळ एकत्र करायची कुकर मध्ये त्याच्यामध्ये ध्ये जिरे, मोहोरी अ त्याचे पण हळद, मीठ, तेल टाकायचं आणि दोन टमाटे कट करून टाकायचे शिजतानाच. त्याच्या तीन शी ट्ट्या करायच्या बर का कुकरमध्ये.
हम्म, हो हो.
आणि इकडून हे तळ इकडून हे दाळबट्टी ना मस्त अशी ब्राऊन कलरची अशी तळायची.
अच्छा क्रिस्पी टाईप पूर्ण अशी
क्रिस्पी टाईप तळायची. पहिल्या दोन तीन तळून बघायच्या मधून कच्च्या आहे का काय पण त्या अशा जाड रवा टाकल्यामुळे ना काय होतं ते तेल आपण तेल किंवा तूप टाकतो ना, दोघांमधून तर ते काय होतं चांगलं फु फुकतात म्हणजे असे नरम पडतात त्या फुकता.
हा हा,
हा आणि मग बघायचं मग मंद आचेवर मस् त अशा ब्राउनपैकी तळून घ्यायच्या त्या. त्याच्यानंतर हेव आपली दाळ शिजली का मस्त काय करायचं. सांबर मसाला नसतो आपला सांबर मसाला
हा ह,
खोबरं खोबरं भाजून घ्यायचं, आलं भाजून घ्यायचं, लसण भाजून घ्याय समस्त कढईमध्ये ते मिक्स मिक्स मिक्सीत करायचं, मिक्स करायचं, ग्रँडीड करायचं ते मिक्सर मध्ये. ते झालं का मस्त पा ते म्हणजे कढईमध्ये फोडणी फोडणी टाकताना हे सगळं मिश्रण त्याच्यात टाकायचं., डाळीला फोडणी द्यायच्या. आधी
हम् हं,
आणि कांदा पण कट करायचा. तो पण परतून परतून परतून घ्यायचा आणि मग ते सगळं ब्राउन झालं पण जे कांदा खोबरा हे खोबरा कांदा हे सगळं ब्राऊन झालं का, मग ही दाळ आहेना त्याच्यात टाकून द्यायची. चवीनुसार त्याच्यात मीठ, मिरची मस् मसाला टाकायचा. सांबर मसाला पण तेलामध्ये फ्राय
तरी छान वाटली रेसिपी ऐकून. हॅलो छान वाटलं म्हटलं रेसिपी ऐकून.
ठीक थँक्यू सो मच.
वेलकम. हो हो हो चला थँक यू बाय.